हॅलो.
हॅलो हॅलो हा बोला आवाज येतोय का?
हा येते काय चाललं काही नाही आराम चालू हायं.
कायी नाही जेवण झालं आता सध्या हं. हम्म.
हम्म झाले काम पूर्ण
कामा नर मता म का माझे तेराच झाले.
तेराच झाले का हो ना कोणी फ्री आहेत. कोणी नाहीे आहे असं चालू आहे पूर्ण
हो ते तसंच आहे ना मग कॉल केला कधी तर थोड्या वेळां करतो म्हणत आता काहीच नाही. करण होत नाही कोणाचा घरचा मोबाईल बाहेर अस
हाव आमचा आता हा मो मोबाईल बाहेर असते तर आमचाही मोबाईल घरी नसते या वेळेस संध्याकाळी भेटते
होतच नाही ना बरोबर आहे ना
हम्म आणि एक तर मी माझ्या मिस्टरांचा नंबर दिलेला आहे तर माझ्या नंबरवर नाही आहे हा
हाव का मग बरोबर आहे ते जो नंबर दिलेला आहे ना आपण तर मग त्याच्यावरच येते
हा म्हणून मग असं झालं माझ्या नंबरवर जर आलं असतं तर मग कम्प्लीट झालं असतं
हो म्हणजे कसं दुपारी रिकाम असतो आपण तर केले जाते
हाव ना ह्यांनी वेगवेगळंच काढलं हे
नाही यान खूप प्रॉब्लेम होतय म्हटलं
हा हे कस काहीच नाही पाच झाले हा सहावा आहे फक्त
हा काय बापरे खूप आत म्हणतात थोड पुढे, पुढे, पुुढे गेलो की वीस आहेत म्हणतात
हा तीस आहे म्हणतात ना
तीस आहे की वीस आहे मलाही माहिती नाही कारण की मला पाच, पाचच भेटत आहे
हा पाच पाासून भेटतात त्याच्या नंतर एक ए अजून येते त्याच्यावर ना जसं ते ऑडिओमध्ये बोललेले आहेत तसच कम्प्लीट करायला लागते
हो का ती जसं बोलली समजा तसं बोलायला लागते काय
हा बोलायला नाही लागत ते तिथं खाली लिहिलेलं असते पहिल्या पहिल्या पन्नासमध्ये जसं बोललेले आहेत ते तसं आपल्याला लिहाय लागते टाईप करायला लागतंय नंतर मग तेच पूर्ण बोलतात आणि त्यांच टाईप करल असते ते आपल्या सरळ करायला लागते माझे सोळाशे एकाहत्तर झाले डबल रिफ्रेश केलं तर डबल आले
अरे बापरे
एवढं आहेत ते खूप आहेत
खूप झालं मग हेत
हा खूप झालं ह काय करतात काय माहित एवढं देऊन
हा टास्क तर खूपच मोठा दिसला आणि काही जणांनी तर केलाही नाही वाटलं
नाही काही बाया थकल्या करू, करू किती करतील
यांना मग कॉल दहा मिनिट म्हटलं म्हणजे खूप होतात ना मग आता जर कधी तुम्ही दहा मिनिट बोलल्या त्याच्यानंतर मग मी दहा मिनिट बोलणार त्याच्यानंतर आणखी कॉल करणं आणखी दहा मिनिट बोलणं आणखी त्या बाईच कर कॉल कर अटेंड कर ना
तेच आहे ना मग हा बाकी मग
बाकी तुम्ही सांगा
काहीच नाही मग नाही पाऊस नाही तुमच्या इथ आहे का आं नाही का वारखेड चे आहात ना तुम्ही
हह
जेवण चालू आहे का
पाणी पित होती मी पाणी होत हम्म.
तुम्ही बारक्याचा हा ना. अ.
दानापूर ची आहे मी हम्म.
हम्म. झाला का बाकी कुठे गेले नाही फिरायले पावसाळ्यात.
नाही पावसाळ्यात गेलो नाही आता जायचा विचार आहे. आणि चलधरायला जायच विचारये.
हाव का. हम्म ह.
मस्त वातावरण असते म्हणजे तिकडे पावसाळ्यात खूप जण जातात ना फिरायला. हम्म खूप चांगला आहे म्हणतात तिथं. मी बघितले घे.
नाही आम्ही पण जाणार आहो या वर्षी.
हा .
हम्म पुढच्या महिन्यात जाणार आहो.
आन.
पुढच्या महिन्यात
च्या महिन्यांनी पावसाळा पूर्ण लागल्यानंतर.
हा वा वातावरण एकदम फ्रेश राहतेन तिकडलं.
फ्रेश असते त्यावेळेच वातावरण इतकं चांगलं नसतं हिरवं हिरवं पूर्ण वातावरण आणि पाऊस त्याच्यात तिथं गु का मिळतो तिथं घोडे पण असतात म आता ज्यांना जसं चाल चालण नाही झालं तर खूप चांगलं अस ऐकलेलं आहे बघ. पण आता कसं बघायचं राहिलेलये.
अस व्हिडिओ येतात ना इन्स्टावर वगैरे.
हो व्हिडिओमध्ये तर आता मोबाईलमध्ये तर सर्व जगच पाहिले जात. ते जायची गरज पडत नाही कुठं. हे पण बरोबर आहे. आणखी काय चालू ये.
आणखी तर काही नाही बस मुलांचा होमवर्क चालू आहे.
कॉल करायचा लय प्रॉब्लेम झाला बर हे. दिवसभरापासून एक काम करत होती एक कॉल करत होती. एक काम करत होती एक काम करत होती एक कॉल करत होती म्हणजे त्याच्यात सुमान राहत होत की आपलं कमप्लीट व्हाय राहिल म्हणून पूर्ण.
माझात मोबाईलच घरी नव्हता कराले. ना हा.
पर्यंत आहे काय माहिती हे सोमवारपर्यंतच आहे वाटतं ना.
काय माहीत आता कऱ्या पुण जेवढं झालं तेवढं करु आपण.
हो तुलाच तर मग आता कुठे एवढं होते काय कर ना. पण पूर्ण झाल्याशिवाय पुढता टास्क नाही मिळत म्हणतात ना.
नाही तेेत आहेच मग.
मग आता कधी कोणते इतके खाली गेले म्हटलं माझे की रूपच लागतच नव्हते. लागले कधी.
चालेल तसं झालं चालते.
आणि म ते . कॉल नाही ना.
हा.. व..
ते झालं तर मग कसं ते तरी, एक बर आहे. कि समजा ते झालं. तर ते मोजण्यात तर येते, त्यांच्यात की इतकी कॉल झालेत. म्हणून तुम्ही इतक्या जणाईला कॉल लावले. अरे पाई उदारण तर नेटवर्कच नव्हतं. आणि आवाज पण बरं येत नव्हता. आपोआपच कधी कधी तर कट होत होता.
हां. तसच होतय.
म्ह पण रिंग जात होती. आणि समोरचा रिंगच नाही येत होती.
आणि त्यांनी पहिले काय कन्फर्म केलेलं आहे, की पूर्ण रिंग आपण जाऊ दिल्यावर आपले. पूर्ण धरल्या जाणार, काय धरल नाहीे त्यात ते.
नाही नाही, धरला नाही जात ते. रिंग पूर्ण आपण वाजू दिली ना, तर दरल्याने तर दुसऱ डबल डायल करायला लागते.
हाव..
हा. तवापस होत नाही. ज्या वेळेस समजा त्यांनी उचला, आणि उचलल्यानंतर समजा. कट झाला तर ते, ते चालते.
हां..
हो. हे बरोबर आहेच.
तसं घेत नाहीत ना, ते तेवढंच सेकंड घेतात.
हो काही इतक्या जणानं सोबत बोल न, काही सोपी गोष्ट नाही.
आणि ते पहा आपण दहा मिनिट. मस्त काढलं असंच काढ हं. तू शाहिना बाबू आहेस. ना काड. अ ते आपण दहा मिनटं बोललं की ते, पूर्ण कंप्लीट होत नाही. कधी कधी दहा मिनटं बोलून आप आपले कसे व्यर्थ जातात.
व्यर्थ जातात हो, होते ना होते कधी कधी पॉइंट मिळत नाहीत ना त्यांचे.
हां.
माझी तर किती शून्य झाली. एकदम मी म्हटलं. जाऊ दे आता जे झालं ते. होवू दया, तर काय करता मग आता नाहींच लागत ये लागल्यानंतर, समजा समोरच्या व्यक्ती रिंग चालली नाही.
ते काही समोरचे एवढे चेक नसतील करत.
माहिती कसं आहे, पहिल तिथं कॉल करून कन्फर्म. करून घ्या लागत असते. त्याच्यानंतर मग तसं सांगितलं. आप उघडा म्हणून, माग होत तर वीस असं ते केलं होत. ते तरी लवकर झालं.
हं हे तु लयच आले.
बाय कमी झालं ना. लेडीज कमी नाही झाली का म्हटलं हे चाललं.
तुम्ही ठेवा मग तिकून, आण लावा मग मला.
हो. हो.
हाव.